हा नमस्कार ताई, कशा आहेत तुम्ही?
मी मजेत आहे, आता असंच बसली होती कामं वगैरे आवरून चला म्हटलं तुम्हाला फोन करू, खूप दिवस झाले, बोलण नाही झालं
हो, हो, हो, छान झालं ना मग.
हो तेच ना तुमचं कसं चाललं बैठक वगैरे, आज आहे का? रविवार आहे ना?
नाही, आज तर होती बाकीच्या जणांची आता उद्या आहे आमची सोमवारी
अच्छा.
हम्म. आज्ञेप्रमाणे जावं लागतं ना.
अच्छा, हा, हा.
जा
हा.
मग त्यांनी सोमवारी सांगितले, मग आम्ही म्हटलं सोमवारी का सांगितलं? यांना बाकीच्यांना रविवारी का म्हटलं, असं आपल्या मनात घोळ मग नंतर मग रविवारी गेलो, तर मग त्याच्यात माग निघाला की तुम्हाला काही चांगलं सुचलं असेल देवाने म्हणून तुम्हाला सोमवारी बोलावलंय
मग म्हटलं चला चांगलं सांगितलं, सुचलं असेल तर मग आपण सोमवारी जाऊया.
हा.
सोमवारी गेलो, तर म्हणे आठ दिवसावरती तुमच्यावर काहीतरी प्रसंग येणार होता, तो तुम्हाला आताच सावध करून देत आहेत, भगवंत.
हा, हा.
मग त्याच्यामुळे तुमच्यासाठी मग सोमवारी नेमलेला आहे, हा. तर मग सोमवारी जायचं, जसे आज्ञे प्रमाण त्यांनी जिथं बसायला सांगितलं, तिथंच बसून जायचं.
हा.. हा..
त्यांनी जि-जिथं आपण नाही. ते सांगतात की, तुम्ही इथं बसता, आपण बसत नाही. आपण साईड ला बसून जातो.
हो बरोबर.
जशी रिकामी जागा असते ना.
हम्म. हम्म.
ते भरतात. आपण तिथं बसत नाही रिकामा जागेत. साईड लाईन जातो आणि म्हणतात मग आमच्या घरात प्रॉब्लेम का सॉल्व्ह होत नाही.
हा.
हीच असते मग ती रिकामी जागा.
हो ना. माणसाची प्रवृत्ती. तीच तशी असते प्रश्न विचारायची.
हा. पण मग गेल्याशिवाय माणसाला ज्ञान नई मिळत तिथं.
हा. तेच ना.
हम्म.
खूप समर्थांचं खूप छान आहे, ताई पण. ऐकलं तर इतकं हे खूप मस्त आहे पण. ह्म्म्म बहात्तर तर रोगांच औषध आहे ते.
हो. एका देवाचा कुठला तरी पाया धरायलाच पाहिजे, मी पण महादेवांच वैगेरे करत असते. मला म्हणजे लहानपणापासून मला जस बुद्धी पण नव्हती एवढी तेव्हापासून काय माहितीय असं काय ना तर म्हणजे जसं की माझा जन्म पण हरतालिकेचा आहे, परत म्हणजे अशा खूप काही माझ्या अशा गोष्टी तिजे आयुष्यात घडलंय. तर त्या परत, परत. हो. हो. तेच ना. म्हणजे असे खूप काही असे प्रसंग आलेले आहेत, कधी मला माझा आयुष्यात मोठा निर्णय घ्यावा लागलाय, तर अस म्हणजे मी काय करावं काय नाही याच्यासाठी पण मी जर कधी देवाला विचारलंय ना तर, मला म्हणजे खूप म्हणजे असं चांगला निर्णय घेण्याची क्षमता देवानी दिली आहे.
कोणाकडून बुद्धीकडून कोणी असं सांगितलंय की तू असंच कर बुवा असं.
अ असं मला कधी म्हणजे कोणी सांगितलंच नाही ते आपोआप असं नैसर्गिकरित्या माझ्या मनामध्ये आणि आता जस मी म्हणजे माझ्यावर जबाबदाऱ्या वाढल्या माझ्याकडून नाही होत जास्त काही पण थोड फार पण होत ना तर म्हणजे जेव्हा पण मी आठवण पण करते ना तर पूर्ण असं खऱ्या मनाने करते म्हणजे माझ्या मनात असं कधी. कपट वगैरे राहत नाही. पण अस मला कधी असं वाटत नाही की मी आता अ ह ह दुर्लक्ष करून दिलय माझ्या कडून आता पहिल्यासारखं होत नाही आणि म्हणून माझ्या आयुष्यात असं काही चुकीचं घडतं. असं माझ्या आयुष्यात असं प्रसंगच येत नाही कधी म्हणजे जसं आधी सारखं जसं प्रेम आहे तसचे. म्हणजे असं काही खास असा फरक. चं नाही आलाय. म-मग मला आता म्हणजे म-माझ्याकडून जास्त नई होत तर मी असं म्हणजे सातवी आठवीत होती ना तशी सोमवार करते. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात अ मला असंच एक- असंच एक मनुष्य भेटला होता. तर त्याने मला असं सांगितलं होतं. कि तुम्ही शिवपारायणाचा अ अकरावा अध्यायचा पाठ करत जात. ते, म्हणजे, हो शिवलेला अमृतचा तर त्याच्यात म्हणजे तुम्हाला ते अकरावा अध्यायमध्ये अ किती अ काहीतरी अ शंभर आ म्हणजे ते आपण हे करतो ना अ रुद्राक्षाचं योग्य कि ह जप करतो. तर त्याचा तुम्हाला त्याच्याने पुण्य भेटेल. आणि पूर्ण हो, पूर्ण जरी तुमच्याकडून वाचन नाही झालं. तर तुम्ही हा एवढा अध्याय जरी वाचला तर तुम्हाला त्याच सारखंच फळ भेटत. असं, मग मी, मला असंच त्यांनी. असंच. सांगितलं होत. आणि सुदैवाने मी इकड राहते शहरामध्ये पुण्यामध्ये आणि माझ्याकड पुस्तक नव्हतं मला त्या समोरच्या व्यक्तीनी स्वतःह पुस्तक आणून दिलं. अकरावा अध्यायच आणि अस योगायोग असा की मी नवीनच सामान टाकला होत तर. मला असं म्हणजे हे वाटायचं की. असं-कसं होऊ शकत असं. यांना काय माहिती कि. मला ह्या गोष्टीमध्ये रस आहे असं. कधी मी त्या माणुष्याला भेटली पण नव्ह ती, काही नाही आणि स्वतःहूनच येऊन सांगायचं कि तुम्ही हे करा. आणि मला ते असं मनात हे झालं. आता एखाद वेळेस मला कंटाळा येतो. हो की, जाऊदे बाबा आज नाही होत ए, तर ते त्या दिवसा पासून तुम्हाला ना असं नित्यानेम झालंय की. नाही रोज ना, सोमवार सोमवार तरी व्हायला पाहिजे.
हम्म हम्म,
अस.
हम्म.
मला ते आधीपासून खूप म्हणजे हे त्याच, जास्त नाही होत आणि तुम्हाला एक सांगू का म्हणजे. विशेष अस की मला म्हणजे खूप आवड ए, पण असं काय ना. तर माझ्या कडून शंकराची आरती पूर्ण पाठ नाही होत. अकरावा अध्याय माझ्याकडून पाठ होऊन गेलाय. म्हणजे तो मी फक्त सोमवार-सोमवार वाचते. पण शंकराची आरती माझ्याकडून पाठच होत नाही, काय माहितीय असं का? काय त्याच्यामध्ये, हो खूप सोपी ए. खूप सोपी ए. हो. म्हणजे. जेव्हा सगळे म्हणतात ना. तर शब्द येतात. पण जर मी मला अस पाठ करायच म्हटलं ना. तर ते पाठ नाही होत. असं काय ना त्याच वैशिष्ट्य मला अस
अगं तू असं म्हणते ना. म्हणून तुझी पाठ नाही होत, तू असं म्हण की मला येतेच. असं मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव. बरोबर येईल तुला, का नाही येणार?
मी खूप प्रयत्न करते की. पूर्ण पाठ करून घेईल असं पण इतकी सोप्पी म्हणजे बाकीच्या आरत्या, माझं पूर्ण हरिपाठ हे ना. ते पण मला असं तो म्हणजे तो तोंडी पाठ ये मला, सगळं असं आठवत पण हे अस काय म्हणजे असं मला विशेष वाटतं की असं का बर. होत असं मला?
नाही, ते होईल पाठ. पुस्तक घ्यायचं जवळं आरती म्हणायच्या वेळेस पुस्तक आणि कडवे लक्षात ठेवायचे. चार पाच कवडे असतात त्याच्यामध्ये,
नाही असं जर कोणी म्हणत राहिलं ना माझ्या तोंडात आपोआप शब्द येतात. आणि मी जर समजा एकट म्हणायच प्रयत्न केला ना तर ते. माझ्याकडून बोललीच जात नाही, थोडे फार असे कडवे बोलले जातात नंतर मला आठवण
हम्म, हे बी काही अस आपल्याला पुण्यज असेल की. आपण एकमेकशी बोलतोय. लाभ, लाभ, आपण कुठे राहतो, कुठे नाही, आपल्याला काही माहिती नाही. आणि आपण बोलतो एकमेकानं कशी देवाच्या गोष्टी करतोय, हे बी काही पुण्य असेल आपल्या मागच्या जन्माचे.
हो, नक्कीच कुठली पण गोष्ट विना कारण कारण नसते, तिच्या मागे काही ना काही कारण असतात.
हा कारण निमित्त मार्ग लागलेला अस भगवंतानी फक्त निमित्त
तेच ना.
तेच, भगवंताच केल्याशिवाय काही कमी पडत नाही बेटा. भगवंत करायचच, होऊन जाईल तुझी पाठ आरती. फक्त पुस्तकच असं चार्ट करून ठेवून ते लावून ठेव देवराजवळ.
हा.
चार्ट करून तेन लावून ठेव. सकाळ संध्याकाळी बोल बघ दोन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुझी आरती पाठवून जाईल.
हो ना, मी आता बघेल तस एक दिवशी ठरवेल की मला क करायचंच आहे असं.
मग तू असं ठरवते ना मी आला आज टिफिन करायचा छान मला भाजी बनवायची त्या ते बी ठरव ना म, की मला आज आरती पाठ करायची मी करेलच बरोबर.
हो ना, अहो ते अध्याय तो केवढा मोठा हाय. अकरावा आध्याय तो मला म्हणजे असं अस गोष्टी सारखा पाठ झालाय आणि काय, आता म्हणजे जे आता इकड म्हणजे जवळ जवळ सहा सात महिने झाले असतील ते सुरु करायला मला. म्हणजे त्याच वाचन वगैरे करायला.
मग आता सम समर्थांच मंगलाचरण माझे पूर्ण पाठून गेलंय आता.
हा हा.
दासबोध दासबोध कलेने श्रवण केल्याने प्राप्त काय. ग्रंथानाम दासबोध, आता हा चौदावा अध्याय पण पाठ होऊन गेलाय. श्लोक पण पाठ झाले. असं वाचता याच्या रोज रोज उपासना झाले का रोज रोज तोच बोट फिरवायचा तोच बोट फिवायचा बरोबर बर लक्षात येतो, श्लोक आरामात ते बरोबर येतात. हम आणि ज्या ज्यास ठिकाणी मन जाय मा माझे त्या त्याच ठिकाणी नीजरूप तुझे मी ठेवी तो मस्त गजा णी ते ते तुझे सद्गुर पाय गोपालकृष्ण भगवान की जय. असे म्हणजे हा श्लोक चालूच असतो देवाच्या मनात. मनातल्या म्हनात भगवंताच्या जवळ गेल्या का समर्थांचंच नावन जात.
हा आणि माझा तर खूप वेळा असं होत. कि दुसऱ्या मंदिरात जर गेलं देवीच्या मंदिरात जर गेलं तर ते देवीचं नाव य येतच नाही की महादेवाच नाव येत असतं तोंडामध्ये दुसरं पण देव बघत की तेच येत.
मे बी महादेवाच्या मंदिरात जाते पण माझे समर्थांचेच नाव चालू
हो ते एक वेळा मनात बसलेलं राहिलं ना ते जात नाही सहाजा सहसा करून.
आणि तो नमस्कार आपला पोहोचून जातो ना त्या देवापर्यंत.
हो ना.
तू कोणत्या ब देवाजवळ तुझ नमस्कार त्या दुसऱ्या देवा च्या जवळ बरोबर पोहोचून जातो. भगवन भगवंताचं केलेलं काही वाया जात नाही.
हो कुठलं पण कुठलं का असे ना एकाच म्हणजे करायलाच पाहिजे मना पासून ते.
हो ना, हो ना. पण खूप छान वाटलं ग तुझ्याशी बोलून.
हम् मला पण छान वाटलं.
हम म्हणजे एकमेकाचा आपला देवाशी संवाद बी झाला.
हो ना.
आणि भगवंताचे काही असं माकच्या जन्माच असेल त्याच्यामुळे आपलं
हो ना. ओळख नाही. काही नाही. तरी असं म्हणजे छान वाटलं असं. मला असं वाटलं की. जसं आपण ओळखतोय.
हो ना. हो ना. हो ना. तसच वाटतना चा धन्यवाद ताई.
हो चालेल-चालेल.
धन्यवाद.
हम्.
एक.